हॅलो
हॅलो हा
हा आवाज आहे ना तुमचा ह नाही नाही ये ना नाही बारीक आवाज आला ऐकायला ये ना आता
हा आता बघा हा तरी काय
हा याय लागला हॅलो
का बोलतय
हॅलो
हा हॅलो
हा ब्रेक व्हायला नाही वाजाला व्यवस्थित रेंज मध्ये हॅलो हॅलो
हॅलो
हा बोलात का या लावला आवड बघ
आता येलाग हम्म हम्
मता व्यवस्थितला
बर बर बर
ह
म काय नाही तुम्ही केले तुम्ही सांगितलेले चिकन सिक्स्टी फाईव च केलेलं रेसिपी छानते हम्म
झाल का
सारखं केलेलं छान झालतं. ह ते सांगायला फोन केलेला आणि तुम्हीच. होता की अमरनाथचं.
हा काय झालं ते निम्मच झाला आपलं बोल ना. जा जायचं आमच. प्लॅनिंग होत ना मग तुम्ही म्हणतासा ना या वर्षी काय जाऊ नका. पुढच्या वर्षे आपल्या गावातली पिंड विकतळल्या म्हणून
हो होय तेच सांगण्यासाठी फोन केला हा तेच सांगण्यासाठी फोन केला.
हा
हा खरच पण सांगायचं होतु मला
म्हणजे. सांगा की सांग सगळी माहितीच पाहिजेल ना आम्ही एवढ्या लांब जाणार आहे म्हणजे जरासं गायडन असलं की. की जरा माहिती असेल कि बर पडते ना.
हा हा हा तेच आम्ही परत अ. पाल्टाला उतरलेलं सांगितलेलं ना तुम्हाला.
हा खाली आला तुम्ही टरगाम पर्यंत. वरण खाली आला इथपर्यंतच झालेलं त्याच्या पुुढे काय गाडी वगैरे. हॅलो हॅलो.
हा.
हॅल.
गम हा आमर.
हा.
हां हॅलो.
हा बोला की आता याय लागलाय मदी ब्रेक व्याला लागय ब्रेक आवाज जरास.
हो का हम् हम् हम् आता येतोय का बघा क्लियर.
हा हा हा यायला लागलाय. हा. हॅलो. हॅलो.
त्या नंतर काय केलं माहिती हाय काय.
हा अमरनाथ म्हणजे खाली उतरलासा मग तथ पुढं कुठला प्रवास म्हणजे कुठल्या गावाला गेलासा तुम्ही. हॅलो.
आणि पुढं आम्ही सोंडल गेलो हॅलो.
हा तिथलं पुुटं कुठल्या गावाला गेला सा.
ना पुढं आम्ही सोनमर्गला गेलो सोनमर्ग.
हा हा हा.
हा सोन. सोनमर्गला अ बर्फाची. चादर असते. ते अगदी री पूर्ण आ कशमीर बघायचं ते सोनमर्ग बघायचा असं आहे.
हो का हा हा. म्हणजे ते टी व्ही मध्ये बर्फ वगैरे दाखवून येत ते बर्फच्या गोळ करून खेळत असतात मग ते तेचतकाय. हॅलो.
हा
हा.
हा तेच जरा उंच ठिकाण आहे सोनमर्ग. हा मग तिथं तिथं बर्फ जास्त असतोय. हॅलो.
हा हा.
हम् त्यामुळे ते बघण्या जोगा आहेत
हा तिथं वर जायचं कसं कसं
मी तिथे नेतात गाडी जाते आपली
त वर जायला पण काय
ह मग रोपवेैरे आहेत ना रोपवे आहेत तिथे जर आपल्याला बघायचं असेल तर घो आणि घोडे्या आणि असतात
हा
असेल तर गाड्या असतात त्यांच्या हम् मग आम्ही काय नाही आी आमची गाडी घेऊ गेलेलो त्यामुळे त्यानी थोडा थांबलो आणि कारण आम्हाला कंटाळ आले ना ते अमरनाथच करून आल्यामुळं मग थोडाच एंजॉय आणि जास्त काय एन्जॉय झाला नाही आमचा मग सोनमर्ग करून झाल्यानंतर आम्ही सरळ ह्याला गेलो काय बरं काश्मीरला गेलो
हा हा
काश्मीर मेन सिटी श्रीनगर ला गेल
ह हा तिथं काय बघण्यासारखं
श्रीनगर मध्ये पण बघण्यासारखं म्हणजे ते अ लेख लाल चौक
काय
तिथे हा तर दाखवतो ना शूटिंग मध्ये बोटीमध्येध्ये बसलेलं दल सरोवर हम्म बोट बोट हा बोटीमध्ये बसलेली वगैरे दाखवतात ना ते लोक हा ते ते तिथंच आहे कश्मीर
हा हा ह म्हणजे पाण्यात वगैरे राहायच राहत्यात वगैरे तेच ते ते तस तेच हा
आ् तिथं एक दिवस गेलो अ वगैरे केली तिथली सफारी वगैरे आणि वोटिंग मध्ये राहिलो सुद्धा एक दिवस आणि् दुसऱ्या आणि हा आणि त्यानंतर मग आम्ही गुलमर्गला गेलो दुसऱ्या दिवशी
ब ब तिथं काय असते काय बघायला
तिथे पण रोपवे वगैरे आहे ते राजा हरीश सिंगचा बंगला आहे तिथ त्यांचा जिथे थंडी अा म्हणजे असं बा खूप उन्हाळ्याच्या दिवसात तिथे येऊन राहायचें म्हणे
हा हा
हा थंडी असा ना उन्हाळ्यात सुरुवाती प छान थंडी असते असं हो हा ते पण चांगलं आहे अदी बघण्याजोगा आणि ते आपलं ह हो ते गाणं आहे काय बघा
कुठलं
ते ब जय जय श्री
जय जय जश
अ ते गाणं वाठवते का राजेश खन्नाचे ते तिथ शूट झालेलं आहे अर्धा आ ते गुलमर्ग
बरोबर
मध्ये शूट झाला ते हा ते मंदिर आहे तिथं सैनिक शाळा आहे त्यांची आपल्या आर्मीवाल्यांची शाळा आहे आड आर्मीवाल्यांनी खूप मदत केलेली आम्हाला अमरनाथ मध्ये सुद्धा. होय. होय. होय. अगदी दर शंभर मीटरला ती थांबत्यात आपली आप आपल्या सेवेसाठी आर्मी लोक म्हणजे आमी अ दहा जणांचा ग्रुप होता ना तर आम्ही एक चार पाच जण चुकलो होतो. म्हणजे आमचा रूट झालता. आम्हाला कळत नव्हत. तिरं रस्ता थांबवलेला सगळा. तिथन कुणाला सोडत नव्हतीतं आणि आमची थोडी माणसं पुढे गेलेलीत. आता त्यांना - - तुला पाहिजे कारण सगळे एकत्र जायचं आणि एकत्रचं थांबायचं होत ना. तर त्यांनी आर्मीवाल्यांनी सगळ माहिती घेतली आणि पुढं त्यांना फोन केला. तिथं लोक जर ती जर लोक आली असतील तर तिथं थांबवा त्यांना. त्यांची आहेत. एक अर्ध्या तासात येतात तो तोपर्यंत थांबा तिथं असं सांगा त्यांना म्हणुन सांगितलेल. मग त्यानी हा फोन करून सांगितलेलं. बोललेलो आम्ही आणि त्या मा पण अगदी उतारीचा चढ उतारीचा होता तो भाग आणि थोडा चढतीचा होता घसरण होती. तर त्या आर्मीवाल्यानी आम्हाला हाताला धरून अगदी तिथं उत्तरेपर्यंत आम्हाला हात सोडला नव्हता.
हो काय किती आपली साती सेवा करतात ना.
होय. होय, होय. अगदी थंडीत थांबलेली अस - - त्यात पाऊस सुरु असतोयं तरी थांबलेलीच असत्यात ती. अजिबात काय ते करत नाहीत. होय.
हं.
हा आणि सकाळी एकदाच त्यांना डबा येतोय, तरी त्या- - एकाच डब्यावरती थांबलेले असतात दिवसभर. किती वाईट आधी मधी म्हणजे मोठा डबा देतात त्यांना पण, ते दिवसभर - - आणि परत कोण येणार त्यांना द्यायला असं.
हा. हा.
अ सरविस करण एवढ वर म्हणा त्यांची लोक- - हं मग ती तिथंच असली तर मॅगीवरच जीवुण काढत्यात. काहीतरी गरम चहा वगैरे किंवा सूप असलं तरी.
होय.
करा तेवढा
ह, हम. किती त्यांना असं सलाम - - करण्यासारख हाय. हं. त्यांना सलाम - - करण्यासारखा हाय.
हम् आणि ती सॅल्यूट केलं तरी, लगेच रि प्लाय सेल्यूट करत होती हं किती पण लांब असली तरी ते सेल्यूट देत होतीत. होय. होय. कितीही लांब अगदी आम्ही गाडीतनं सेल्युट केला तर, ते गाडीत न लगेच बाहेरून लगेच सेलेक्ट करत होते. इतकं आर्मी अ लक्ष देतयं. होय. होय. खूप आम्हाला अभिमान अ आपली आपली इंडियन आर्मी म्हणजे किती किती छान असं.
हा. हा.
हम्म. अगदी नवा उत्साह भरण्या जोगी हाईत लोक सगळी.
अ
हम्.
हम् ह.
त्यानंतर म आम्ही हा ते परत कुठे आम्ही आलेलो? गुल गुलमर्गला गुलमर्गला खोललो सगळं हा पूर्ण एक दिवस गुलमर्ग काढलेला आम्ही दिवसभर सगळं ते फिरलो ान वा अ त्यानंतरवर परत आम्ही शंकराचार्य मठ केला
हो तिथंच आहे का
हम्म ते पण काश्मीरमध्येध्ये जा आहे
हा हा
हा त्यानंतर अ वैष्णो देेवीला गेलो बाहेर पडलो आम्ही हम् जम्मू हा कटराला गेलो पस मजा त्यात एक दिवस आम्ही वैष्णव देेवीचं दर्शन घेतलं
हा हा
पण घोडे केलेले आम्ही तिथं सोडतात त मग इलेक्ट्रिक गाड्या असतात त्यांच्या नाही तर चालत जायचं असं असतं
हा
ते केलं आम्ही हा तर एक दिवस ते केल्या परत शिवकुडी म्हणून आहे तिथं म्हणजे मिनी अमरनाथ म्हणतात ते
हा
दिवशी म ते केलं मीनी अमरनाथ म्हणून ते पण घोड्यावर य खूप लांब आहे ते पण चढायची चढाई भरपूर आहे ती पण हम्म ह खरं तर आमचं मनात नव्हतं पण तिथले लोकल्सल्यांनी सांगितलं आहे चांगलं बघा आमच्या ते ट्रिप मध्ये प्लॅन पण नव्हत ते त्यामुळे मला पुढे जायला जरा वेळ झाला
हा
त्यामुळे एक दिवस आणि परत आम्हाला कटरामध्येध्ये राहायला लाग
हा
हम्म नंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी मग आम्ही म्हणजे हा सकाळी सकाळी पहाटे लवकरच आम्ही याला निघालेलो अमृतसरला निघालो वैष्ण कटरा सोडून हा अमृतसर ला निघालो पंजाबला
हा हा
आम्हाला हा अजून तिथं आम्हाला वाघा बॉर्डरला जायचं हो हो ना अजून
हा हा
ते अमृतसरच आपलं त हे नाही काय त्यांच
सोण्याचं मंदिर ते काय पुरुना
मंदिर हा सुवर्ण हा गुरलानकाां ते पण करायचं होतं हम् मग तरी दुपारी आम्हाला नेलं पंजाब मध्ये मग आम्ही आम्ही आमच्या हॉटेलवरर आधी गेलो तर आधी सगळं केल म्हणजे फ्रेश जातो पांगोळी वगैरे केल्या नव्हत्या आम्ही ते केलो जेवण केलं आणि नंतर मग त्यांनी आम्हाला वाघा बॉर्डरला घेऊन गेले ह मग वाघा बर्ड सुरु होते मग आम्ही तीन ला म्हणजे तिथं हजर होतो अगदी हम् च सुरू होते म्हणजे बसायला वगैरे लोक यायला सुरू होतात प फ्लॅग हॉस्ट